हॅलो बोला ना.
बरं मी अस
हो ठीके न या बोलूया आपण, जंक फूड बद्दल काय असते ते?
ठीके. अरे डॉली. काय मग, काल संध्याकाळी खूप उशीर झाला, घरी पोहोचायला, काय चाललय? कबभ ईइम
अरे विचारू नको वैष्णवी काल मित्रांचा प्लॅन ठरला आम्ही एकदम जंक फूड वर ताव मारण्यासाठी बाहेर पडलो होतो
अरे वा कुठे गेला होतास खायला. मलाही सांगा ना विके प्लॅन करता येईल.
आम्ही बोरगाव म मंज मंजूच्या अगदी जवळ बस. त्यांच्या समोर असल्या. रेणुका चार्ट सेंटर लाग. गेलो होतो तिथे गर्दी पोहोचवण भूक अजून वाढली.
अरे हो मी पण इंस्टाग्राम वर तिथे खूप रीलीलस पाहिले आहेत. तथे काय खाल्लस मग
तिथे आम्ही आधी शेव चिवडा आणि गरमागरम वड खल्ला. इतका भारी स्वाद होता ना की जुन्या आठवणी ताज्या झाल्या. तेथील काकांचा हात खूपच प्रसिद्ध आहे.
खरंच खऊ खव्यासाठी ती एकदम मस्त खावण्यासाठी ते एकदम मस्त जा आहे आम्ही तर जेव्हा बाहेर पडतो तेव्हा हॉटेल श्री हॉटेल श्रीहरी मध्ये जेवायला जातो तिथे.
अ
अरे वा हे तर तू खूप सुंदर माहिती सांगितली मी पण जाऊन भेटेल त्या हॉटेल ला एक दिवस आणि तिच ट्राय करणार झुनका भाकर आणि कोल्हापुरी च्ट
हो बिलकुल जा मग दिवस खूप छान राहते.
बर बर. हो मी पण एकऐ ना होटल श्री हरी बद्दल पण काल आमचा नाश्ता आणि चाट खाण्याचाच मूळ होता रेणुका चचा्ट सेंटर चा मिसळ पाव आणि शेवभाजी बद्दल तर लोक बोरगामध्ये खूप कौतुक करतात.
एकदम बरोबर मला सांग का तुम्ही किती वाजता बाहेर पडला होता.
आम्ही संध्याकाळी ठीक सहाच्या सुमारात भेटलो होतो. जंग सोबत गँग सोबत खाताना वेळ कसा निघून गेला हे. तीस मिनिट तर कळेतच नाही आम्ही तिथे मस्त गरमागरम चहा देखील घेतला.
खरंच आहे संध्याकाळच्या वेळी गँग बरोबर रस्त्यावरच्या
आहे.
रेस्टॉरंट किंवा बी के पॉइंट सारख्या जागा पण आ आहेत मग पण गँक फूड म्हणजे रस्त्यावरचा नास्ता पण जंक फूड त्यावर